हां, आवाज येतोय का, ताई? हां ताई. काय नई, बरं चाललं का, ताई?
हो, व्यवस्थित आहे, बर का ताई, ओके आहे मी कडे आले हो, बाहेर गावी आ लेले, हो इकड बरं मोकळं वातावरण ये, तुमच्याकडे?
अ नही दोन-तीन दिवस अ अगोदर, दोन दिवसा अगोदर
हां, होता ना, परवाच्या ते, म्हणजे चार दिवसा
हो हो हो, वादळी वारा होता पहा
हो हो, एवढा नव्हता बर का, झिमझिम आली, पण हवा सुटली होती.
हवा सुटली होती, पण काही-काही ठिकाणी, ताई खूप नुकसान झालं, बर
हो, खूपच-खूपच नुक
अ हो हो, कांद्यांचं परत, हम्म. परत ते डाळिंबना, फुलं आलेले होते, ते गळून पडले.
होणा हो
काही ठिकाणी, द्राक्षांचे बागं, काणे झाले.
फळ भाग आहे ना, त्यांचं जास्त नुकसान ये.
हो ना ओ ताई, आता पहा ना, तोंडी आलेला घास, शेत करीला खाऊ देत नही, असंय ते निसर्गाचं, पण
हो हो, एक मिनट ताई, हे भाऊ, मी बोलते फोनवर, थांब, हां म्हटलं हा, हा आले ना, भावाकडे, तर छो टा, मुलगा बोलत होत भाचा, हां भाचा बोलत होता, हा. म्हटलं पावसामुळे नुकसान खूप, हं बोला ना
पावसामुळेच खूप नुकसान झालं, तुमच्या कांद्यांचं वैगरे, नुकसान नही ना, झालं?
नाही ओ, आमचे कांदे लेट होते ना, हम् त्याच्यामुळे काही नुक सान नही, अजून काढायला आलेलं नही, जे कांदे काढायला आले ना, मोठे कांदे राहिले का
हां हां त्यांचं होतं का, नुकसान मग?
पडल्या का, म ते सडूण जात्या, त्यांचं नु
हां हां, त्यांचं नुकसान होऊन जात, हं हं.
अ तेव्हा का, पाऊस आला वाटलं बरं का, त्याच्यानंतर मग आम्ही, आठ-दहा दिवसानंतर तर आठ- दहा दिवस, कसा पंधरा दिवस, वावर वापस यायला वेळ लागला. पंधरा दिवस एवड लेट टाकलं, म ते कांदे आमचे लेटचं होऊन गेले ना, हं पुन्हा म्हण ते संक्रांत झाल्यावर, लावला आम्ही, चौदा जानेवारीनंतर
हो का?
हां, त्याच्यामुळे म त्यांना अजून, एक महिना अवकाश आहे, अ एप्रिल एंडिंगला ते कांदे काढायला, येतील आमचे ते.
गावाला कधी आल्या मंग तुम्ही?
हम्म आजच आले ना दुपारी
हो का.
हो चार वाजता आले. आणि आले तसे फोनच चालू मका मागेच विकला ना दीपाळीपर्यत दीपाळी पिरेडलाच घेतला मका.
हो का, म्हणजे तुम्ही दोन पिकं काढता का ताई?
हो, कांदा, मका पावसाळी कांदा व म हे काढलाय ना आता उन्हाळी कांदे लावले.
आता उन्हाळी कांदे, आता म याच्यानंतर पाऊस पडेल तेव्हाच ना पेरणी.
आता नाय, आता जुन नंतरच पेरणी, आता कांदे काढून घेऊ, वावर नागंरून घ्यायचे.
हा एप्रिलमध्ये मे मध्ये तुमचे कांदे खांडायला येतील.
होहो. मे एंडिंगला, एप्रिल एंडिंग ला येऊन लागतील आमचे कांदे खांडायला आणि म नं तर पाऊस पडलानंतर म दुसरं पीकं हो. जून जुलैलाच पाऊसवर ये ना म पाऊस केव्हा लवकर पाऊस पडला तर, लवकर पेरणी होऊन जाते.
हो ना ओ ताई आता‌ हे अस अवकाळीमुळे पण महागाई होऊन जाते हो ताई आता सिलेंडर भेट टुन नाय राहिले
हो ना तो झालेत सिलें
हो ना, ओ टी पी जात नाई.
त्या ने ते सिलिंडर गदी असे नंबरं लावलेलेत.
नंबर लावलेलेत, आओ खरंच ना काही काहीची पाच पाच, दहा दहा दिवसाची वेटिंगये बरं का.
वेटिंग हाय म, आणि उभंच राहावं लागतं सिलेंडर साठी पर्यायच नाही ना काय
पर्यायच नाही. आता ते अ अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा होत्या. त आता माहिती ये का सिलेंडर मूलभूत गरज झालेलीये माणसाची. अ हा पाणी, लाईट आणि सिलेंडर पाहिजेल. हा हे मह लागलंच त भाड्याच्या रूम मध्ये राहील माणूस पण पाणी, लाईट, सिलेंडर पाहिजेल.
हा तेच ना ओ, ते महत्वाचं ये काय करता
हा आता जास्त बघुस काम झालेलंय.
काय नाय इकडं पण होतय वातावरण आओ पावसाचं आता थोडंसं
हो ना, आता आमच्या शेजारी तर आत कुरड्या, पापड करणं चालूयेत बाईंचे
हा ना ओ, ते पण कामाला अडथळा येतो म कुर्रड्या पापडला पण
त आमचं ते मागे अभियानाचेच कामं तर सारख्या ट्रेनिंगा ट्रेनिंगाच चालू होत्या त कुठे काय जमतच नव्हत काही करायला.
म वड्यापापडला पण वेळ द्यायला लागतो. ना बारीक
द्यावं लागतो. आता आपल्या घरी कोणी आलं त त्याच्या घरी
हा आपल्याला मदत जावी लागते. तर आपल्याकडे पण येतात ना. हा अस, आपण करून घेऊ. आणि नाय आपण इकडे तिकडे पळतो. म आपल्याला कोण करू लागेल. त्या बाई म्हणता, बा ती बाई हा येत नाही त आपण कसं काय जायचं असं ना म
कसं काय जायच, असं होऊन जातं ना म, मग खूपच डोक्याला ताण होता मागच्या महिन्याला
हो आणि ती केल्याशिवाय बी पर्याय नाय न, सर्व महिलांचे होतात. आपल्याला असं वाटतं आपलं कधी होईल.
ह आणि ते नाही घरात राहिलं का तेव्हा असं वाटत खाण्याची- ईच्छा होते.
हो आणि राहिल्यावर खाणार नाही. आणि नसल्यावर, हो, मागच्या वर्षाला माझं लोणच नाही का हो- राहील तर खात नाही आणि माझं लोणचं खराब होऊन गेलं होत.
हो ना.
तर, हा, तर म ना आता मुलगा लोणच मागतो. राहील्यावर खात नाही. असं. मग असं घरात राहिला तर ती वस्तु- खाव नाही वाटतता अन् नसली का- ते आवड वाटते. असं. चालेल ताई, कामात आहे तुम्ही?
नाही नाही, बोला ताई.
हा हा.
म्हटलं या वर्षी लवकर करून टाकू बाई लोणचं. तेव्हाही पाऊस होता त्याच्यामुळे माझं लोणचं -
नाही हो मागच्या वर्षी पण पाऊस लवकरच चालू झालेला होता ताई.
लवकर म्हणजे पूर्ण मे महिना -
पूर्ण मे महिना पाऊस होता, आपण तरी काय- करणार आहे, मे मेहन्यात का पाऊस पडतो का सांगा बरं? मग थोडस त्यांचं ते पाणी जिरायला-
हा म ते सुकल्याच नाही माझ्या त्या कैऱ्या. आणि मग तसच भरवून दिला मग ते गेला ना खराब होउन. मग एवढ सर्वनसर्व लोणच फेकून दिल मी तिस कैरी होती. मटेरियल सहाशे रुपयाचं मटेरियल लागलं होतं मला.
हा लागला असल ना बाई आता महागाईच एवढी वाढून गेली. गेली आहे ना, काय करेल माणूस तरी?
च्या अस टाकून दिल्या बर का, एक सुद्धा खाप खाल्ली नाही. अ ह. असच्या अस- फेकून दिलं कारण आठ दहा दिवसातच त्याचा असा वास- यायला लागला म्हटलं काय झालं गड्या असं? हा म अस चिगट चिगट दिसायला लागल,
हा ते डोळ्याला नाही चांगलं वाटत. ला तर नाही वाळ खाऊ वाटत ना हो. हम्. नाही आमचं चांगलं होतं बर का ताई लोणचं, आमचं आतापर्यंत टिकलं होतं.
हो ना, नाही माझ्या कैऱ्याच सुकल्या नव्हत्या हो फोडल्यानंतर. तो प्रॉब्लेम झालेला होता.
ती का आता खाणच बंद करून दिलं. कारण, कारण की मग- ते कधी?
हा हॅलो. हॅलो.
हा बोला ना ताई.
हा आवाज येत नाही ताई तुमचा. कट होतोय. हा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय.
ह ह.
हा काही रेंजचा प्रॉब्लेम असेल, इकडे रेंज नाही हो, वातावरण पण खराब आहे.
वातावरण खराब झाल ना
हो ना, हो ना. तेच ना.
हो बड्डे ला चाललो होतो आम्ही
कुठे वो?
अं आंबा
अरे बापरे, कोण आहे ते?
हा, ते हे नाहीत का?
प्रांजल मैरेच्या मुलाचा बड्डे
प्रांजल मैरे हिरुताई का? हिरुताईचा मुलगा? तिकडे जात
हा हा हा.
अच्छा, मी ना
त्यापण गेल्या असतील ना.
काय
चालेल ठेवू मग?
हा हा, चालेल. ठीके.